हॅलो हो हा काय?
काय नाय
हा हा बेस हाय काय करालाय.
काय नाही आमची लेकर आली इकड मामाकड. सुट्टी आहात म्हणा.
हा हा.
तावाता हमे
हेिडेताक
ह ते को मैदाकू लाव अ हे करा आहे मला गोरला पेंट लाव नीर पॉलिश लाव म्हणा मय जीव खाताय. ह कालडी अ लाव म्हणम म्हणताय.
काय म्हणताय.
काल बी लाव मले मण म्हणताय.
हा हा.
हम् आके खेलता हो आता हम उ रोजत होऊंग जेत ना भैया स्कूल
हो हो हो घ का
खाला की म तुम्ही
हो हो खाल तवर
हो जेव लोक काच पडवा होयेत
हमच मिलमेकर होय
हा हा जड राहते आहे का
हो थोडच राहते तुम्ही नाही खावा की
हो मला नाही माहित नाव ऐकलू पण कवर नाही करून घेवा तर
ओके धडच राहतय ह तुमचा काचा होय
आमच आलू च करलो
आलो
हम्म
हा हा आलू जास्त नाही खवावां काय की हम
नाही खवावाकीि कालय
भल्या खाऊस पण ते काय अंग दुखतेथ हे म्हणतात की जास्त खाली वसाज ना
हो हो म्हणत त
हम्म
पण आता कोणत्या नसत तू भाजी
हम्म
हम् आता हटाला जव जव गेल उ पन् होऊंग गेला
हा
च त आम्ही करत आहोत
हा हा
हम्म पूरा अक्की हल पूरा घर म्हनताय अमचं लेकरू
हा लहानली
पूरा एक हात नाही मत्तम मांगरी नहाला मुत्तम हात पूरा घाल म्हणतय
हा हा
अ माणूस बाबा होय पण अखखे या पाहजे त्या पाहजे म्हणतेय
चक्क्या लाव म
दूर ठंव बाबा दूर ठव दिखतय आ दतेहा
तुमच्या घरी आहात का लहानली?
हो हायती आम्हच्या घरी
नाही तीथे
गेला मारी वावररी काम झालं का एस ठी होन
हो हो होलाय
हम्म
आत्ताच था स्टार्ट करतोय आता कामा आता असच पाणी पडतात
हो पाणी पाऊस सुरू होला का?
ह् आता बिया रोवावा कराचवा
कूलर पा राजे होल्या पाज लावत हो, लावत हे वारू दे वार कल लावत गरमी होत आहे कूलर पाहिजे इथे काय? तुम्ही
आमच करक धानं कापूस हं आणि तुरी
हम्म
हा आज जास्त घालतात
हा हा हा हा विक विकता का तुम्ही मारी
हा हा मी आमच्या घरापुत दुसरे विकतात
हम्म हम्
हम् मीच घालत कड घलाज अस जाण
हा तुम्ही ख खाता का घरी आणून
हो हो आणतो
हम्म तिकडे आणि काम करायला येतात काय देता तुम्ही ह ह
नाही पैसे नाही तर या पिकले धान गीण काय तर देताक हा हां दे ना
हम्म
हा हा हा म कडीकडे पिकवाचे नाहीत अखखे घेंग घेऊन - -
हम् गंखाटाकत
हो घेन घेऊनच खातो आता. काही आहे कड पिक आल्यासध नाही हित राहात - -
हम्म.
वावर काय या पुऱ्या नाही राहत पिकवाय मल्या सुद्धा सोम इकडे जाबूल लहाले जातात.
हा.
तर आता बाहेर जाऊन घेऊन घेऊन खातो आता महागलय हे मध्या - -
हो हो आता पिकवाची कमी झाल्या. आता काही खावाच झालं महागच होत म आता - -
तुमी आता त मो होलाकडे काय होत त मला मी डॉक्टर होतो टीचर होतो इंजिनियर होतो म्हले- - बेस - - नाही तर आता मी वावर - - पिकवत च हा म्हणा मल्ल्या म्हणूने हे कि म्हणा तू हे करतस कि म्हणा अ लहान स्वच्याने देखतात आता हे कोणद करत ह आता पीक वा कीक वा - - आता मागकी कमी होऊन गेली.
हो व्यवसा कराची कमी होली - -
हा.
हो हरलव ह कववर भेटले कववर पाणी ना - - तूफ आणलो ये ना तसं कोण मा थिएटर नष्टत - - अ
ह पाणी पळाच्या टाइम मध्ये नाही पडण तर - - अता रा - - आपल्या सोग घरून जातात पर वागते हमाकड या आंब्यानहाचे फुलं पूर घरून गेले.
हा, हा.
भारी पूलाला हे भारी मोन हमस उदी वेसमुनंगेटलं म हम अकड म हंसाई ना गाव अकड - -
हम्म.
हा ना हले झाड राह झाड राहत राहातू एक मोत आंबे ना गमत - - पिकून खावायचे आंबे नहाचे होई तर आता गं्मत फूल आला अख्ख्या झाडला भेस फूल आला म्हण हमा्हाला न आच्या गाव म तशी आला तर - - आता म - - तम वारणी आला तर एक बार फूल पूरा ना गरुण गेला.
अयो मतस्रलाग नाहीन का स्लप - -
तेवढं नाही नाही. थस बाधव नव्हते आता - -
हम्म. न वरा धोनो पाणी - -
आणि आंबे झाडात एवढा काय नाही पण वेगैरे वेगैरे आता - - तिकण खावाची तजवरच वाचाची आता एसी होल्या तर आता हार्ट अटक हे मध्ये उरी घालून घाण्याचे जुग होतात.
हम्म, हो, हो.
आणि मावशी जण आला काही की पाणी नाही भेटणं
हो आणि अखखी काय राहाले नाहीत कि बोर ल उघालत नाही हे भूसार हे पण पाणी म्ह हे होऊन जात आहे की कोून भेटत बोर ल उघालतात कोटे भेटलत की अका आणि पाणी नाही पामुळे सोडून दिल्या कााय लहान च त्या तू प पडली का न क
हो हो इकडे इकडे बी एकलं लहान त अ बाळाांघ इकडे जात येत आता सुट्टेच होत ना वावररीचि पेज गेलं तर ते आतलं पडून गेलं लहानोता हे तर म हेड क परला आता डोकच आत त्याला वारणी नस आळत भुतूरस होल तर आता बाहेरचे येऊन देखलात पण डोकं मोरून गेला पोरग वाचलं
हा हा
हा आता स ती कोणते राहतात कि बुक्कल काय नाहीस म्हणजे ते होतात
हो तर हेल्ला जाव मोजून टाकावा नाही पडल्या पाणी नाही पडल्या
अखते संजे होौद अो
ह
तिकडे आहात काय सचे नाहीत तुमकड आता पाणी र न अबरात न आता येवं पाणी पाऊस आहे ना मरी पाणी पूर गरल्याकडून होशी अदम जाणयच घरामध्ये तवून घेऊन हाकी मारी पाणीपूरत आत जवालं हां
इकड गुंतलू अ आमच आमच्या घरीही नाहीत पण पण ते काम हमसर बोरिंग लोहााती हमारे क वाच आणि बोरिंग म्हंट ले बोरिंगवर हात पिंकड गुंतला. पूर्ण धुतलं. त्या खालून गेलं. पाणी त्या हातात जातंय. पण आम्हाला एवढं पडण्याला इबंदी नाही होय, आमच्या घरी परवा म्हण का? अलं, हम. चको झाडाखाली जातो. तसं झाडणं आहात हो. अं, हाडण जातं, वाईट काढून नाही करावं. झाडाला हे होतं.
अशी तशी राहायला धडत नाही. सोयमारी बोरिंगचं पाणी गढूळ झालं.
हम्म.
हे तर आयडिया कोण होत होता न बेस करला.
सगळे वाळून जातात.
लोतू राहतो कुठे?
हालो, तुम्हाला ना, आमच्या... टमाटा काय करून घ्यावा? त्याला काही करावं का? कम्प्लीट व्हायचं राहते ते. लहानले, हम्म, त्या चिप्स खाय. गटात खाऊ देतात ना? कावर आणि माती तर घालवून त्या. ऊनसून ठेवतात ना. अ म्हे होल्ड करून ठेवले आत जात राहते.
ओके.
हम्म त्या कथा-चेता बिता राहत की आमचं गणना? रात्री गोठा-गेटावर घालतो. आम्ही पुढून जाऊन पाणी भरत होतो. जोर हे राहत नाही.
होके, हा हा! वळच आहे, धवळच आहे.
हम्म, तसं घरात करून घेतलं. त्यामुळे आम्हालाही पाणी राहतं.
हो, आता उशी-उशीने करून घेत आहेत.
हम्म. अगं, गेल्या काय? तसं का? हवासाठी पाणी असंच राहतं का मलावात?
हो हो ती मन सोय मारी
हम्म
सरे मरी मी राहदा
हा सरे